हॅलो.
हम्म हम्म.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा.
गुड मॉर्निंग. मराठीमध्ये बोल इकडे व ऍपसे फोन केला मी तुला
हो मला समजलं ते
हा मराठीमध्ये बोल कुठे आहे.
अमरावती ॲक्चुली बडनेरा
काय करून राहिली.
इकडं ते फार्म बघायचं होतं ना.
काय करून राहायला.
ते फार्म बघायच होतं ना ते ब
फॉम.
हा.
बटनच ना भेटल का काही ऍड्रेस भेट
अरे चॅट जी बी ठेवून काढले होते दोन तीन तर हो त्यांना फोन केला तर ते त्यांच काही ऑप्शन नाहीे म्हणजे. ते त्यांचं काही काही लोकांच बंद झालंय हम्म
चालू आहे का एकदोन
नाही एक म्हणतोय की माझ दोन टन हे निघेल म्ह प्रोडक्शन पण त्याला सहा महिने वेळ म्ह आत्ताच दे ना भाऊ कोणतरी
हा. अच्.
तर सध्या तर नाही आहे म्हणे आता तो गुड मॉर्निंग
हा गुडमॉर्निंग अरे एक मिनिट ना
तर मग. ् तो कायला न डीललरचा नंबर कारण त्याच्याच दोन टनचा
आ पै नाही बोलू का पैसे श्रीराम आशुतोष
ह
तू सहा महिन्यानंतर निघल ना
हम्म आता ज आ आताचे दुसरे डीलर एक फार्म आहे म्हणतात ना आणि त माझ समान नाही कापलं
हा. व व अ अनिता मॉसी म्हनात होते ना.
हम्म तिथे जात जाणार आहे ना.
आहे म्हणे का ते बटर मशरूमच
आ बघतो ना जाऊन काय आहे बटन आहेशतर आहे नंबर नाही आहे ना त्यांचा पण
हम्म.
त्यांचा नंबर असतात विचारला असतं इथून असं बटन आहे किंवा इतर आहे. इथे जवळचे जाऊन बघायला काही हरकत नाहीेये
हो का.
हम्.
जाऊन बक नाते का काल रात्री मी हर्षू सोबत तीस चौतीस मिनटं बोलली. या प वरून काकूलाही दोनशे रुपये आले म्हटलं. काकू म हो काकूला आले महिमा दिदीला हजार रुपये आले.
अरे बापरे.
हम्म
हम म्हणून हर्षू सिरियस झाला.
म्हणून हर्ष सिरियस झाला.
हा मला म्हणे रात्री बोलायच आहे म्हणे म्हटलं मी कीर्तन मध्ये आ रे बा
ह माझ्याशी बोलला चौतीस मिनिटं
हा चिखलदारा.
चिखलदारान हे आलूची भाजी.
हम्म
काकूल म्हंटलं काकू कल आपण मंचुरियन भजे खाऊ अ. न माझे आले तर म्हणा पा ख काकण बर.
हर्षू चौतीस मिनिटं कायला बोलला दहा मिनिटच बोला लागते ना.
तीनदा फोन करू शकतो ना आपण एका व्यक्तीला.
हम्म हम्.
ह
तिच्या तच फोन केला.
कार र लचकला काक म्हणते. सिरियस वा ना म्हणे जरासं.
हम् हम.
म्हटलं बरं का आत्ता होतो दोन मिनटं. काल मी गेली होती ना संध्याकाळी पा. करून दयला हो डिलव्हरी. पेमेंटही दिला बरोबर.
हम्म ते ते उदारीवाले.
दुधारीवाल्यांच नाही आणलं त्याने.
अग तो वाटकून ठेवला त्याना.
ह.
गरीवाल्या ना एकां आटकून ठेवलं तो देऊन नाही.
कोणता.
माऊली एक आहे टरीवाला.
कोंड धुंड आहेता.
ह फरडयला.
म्हणून म्हंटलं उधारित करूच नक किती डब्पे दिले होत.
काय काय पाच कि दहाध.
हम्म
अ
ठीक आहे ना.
हम्म.
पाह मग काय होतं दहा मिनटं म्हटले कधी येतो तू.
आज कामाल चालला हर्ष कामाल चालला आज.
हो दुपारी जाईन आज दुपारी नाही आ तो.
दुपारी जाईन नाही आता चाला.
आत्ता चालला दुप. उपारी नाही आहे म्हणे आज कॉकटेल टू मूवी. हा कॉकटेल टू मूवी पाऊ म्हणे म्हटलं बर.
हम्म ह
मले पाव
हम्
तीन कॉल झाले आता माझा चौथा होते पाच झाले की पुढचे तीस तीस केले आल दिदीनी त्या महिमाने
हम्म
एका दिवसात तीस लोकांची बोलली ती. म्हणजे दहा तीनशे मिनिटं बोलली ती तीनशे मिनिटं.
किती जीवाार आहे ते माणसाला एवढं कोण बोलणार.
हा ती बोलली हजार रुपये आले तिला.
हम्.
तिला हजार रुपये काकूल दोनशे रुपये काकूून तर फक्त फोन उचलले.
हम
दोनशे रुपये आले
बरं आहे मल सगळं करा मणा
आ
मला करून घ्या म्हणा फोन मला येऊन जात आहे ते हो ते
ह प तुझ झालं की परत हर्षल फोन करतो हम् काकोल फोन करतो काकू स्वयंपाक करत असो
ह डबादल मलाही तरच विचारायला
काकूच हो जवळ जे म्ह ना
हो जास्त काही दूर नाही अजळ
चालल्या जाते काकू पतल्या दुबल्याय फटाफट
हम्म
बघ स्टकररचही बघूने स्टकरच बघूनय
स्टिककरच तर माहित आहे मी मार्केट सर्च करून आलोत मागच्या सळ.
हो प टाकून दे्या ना हजार बनवायला
हम्म
टकून द हजार
हा पहिलं बघूत खरी जर हा रेडी असेल हम
पण
ते नागपूरवाल्यास काय झालं एक मध्ये एक
एक मध्ये एक तर तू कधी बनवून देतो
मग इथं त्या पेक्षा प कमी थोडं
तो अमरावतीलाही एक मध्ये एक भेटत आहे तर अमरावती जास्त अफोर्डेबल आहे ना आपल्या ज परवडे बल तिथून आणायचे दोनशे रुपये
मरा ठीक एकमध्ये नाही बेठ तयना
तुसतं म्हणे अमरावतीतही भेटते म्हणे एक मध्ये
एक वन पॉइंट वन मध्ये ते दोन हम्म
पहा अजून एक दोन ठिकाणी एक रुपया भेटाच
हम्म
ते पहा. पॅकेजिंग पा मशरूमचीन ते मशरूमवाला पा. अजून काय पाहायचं होत आपल्याला कु का पे कुचा पेस्ता. कू चा पेस्ट
हम् हम्म डोक्यात निघूनच क्या तून निघून गेला होता.
पेस्ट आहे तिचं
हो.
गेलाच आहे तो नाही तर मग ऑनलाईन पन्नास रुपये एक्स्ट्रा देऊन बोलूयला
हम्म. काल काकू किती वाजता पोचल्या?
साडे नऊ ला.
साडे नऊ. साडे नऊ.
नाही काढण घे. साडे नऊच वाजल्यात.
मी पावणे आठ वाजता ते इथे पोहोचलो होतो.
ते दोन
बरोबर बर एक एक सव्वा घंटा लागतच.
एक सव्वा घंटा कायचा लागत रे आरामात दीड दोन घंटे लागते.
डायरेक्ट गाडी होती ना थांबत नाही कुठेच नाही थांबात.
अच्छा.
ऑटोत बसून ठेवल असनं ऑटोवाल्यानं.
हम्म.
काल दहा दिले होते मग ते म्हणे कि पावतीच फाडत नाही म्हणे. तेवढंत जमत नाही मला मग पाच अजून टाकलेय पाच घेन आहे. पाच तेज्याकडनं घेणं म्हटलं. आपल्या ज म्हणजे माझ्या बॅगमध्ये सगळे होते.
हं.
हम्म ऑनलाईन बोलवलं ते.
तेच ते.
नाहीस म्हणे नाहीस म्हणे.
पंधरा दिले त्यांना?
हम्म.
ठीक आहे. विचार विचारू शकतो का कसा राहिला त्याचा पहिला दिवस त
नाही कायले फोन करायच.
नाही विचारू तर शकतो यार कसा राहिला पहिला दिवस.
फोनच नाही करत हा संध्याकाळी वगैरे पाहू.
एक एकदा तर विचार कसा राहिला त्याचा पहिला दिवस का
हम्म.
एकदेट झाला नाही झाला जेवला नाही जेवला.
जेवला जेवला सनना जेवला लोक लोक हो प्रेयरले बसले होते सगळे सगळे हात जोडून या नव वरण टाकून दिलं भात त मिक्स एक केलं जेवायला सुरुवात करून राहिला होता.
होय.
थँक यू. आता झाले दहा मिनिटं.
मग
दहा मिनिट झाले म्हटलं
ते कटूनाऱ्याला ते ऐटोमॅटिक कटते आणि आपल्याला नोटिफिकेशन येते.
अच्छा.
हम्म ॲटोमॅटिक
मग कटला नाही तर.
कटतेना टोमॅटिक कटते ते. अकरा का बारा मिनिटात कटते.
झाले समजा आता
त्याच बस
अकरा पस्तीस अकरा बारा मिनिट होऊनच राहिल
हम्म तुझ तू तीन चार काम करून येतो आता कोणतं काम पेंडिंग नको ठेवू
कोणत्या काम पेंडिंगचा विषेय नाहीय
टीकरचा
स्टिकरच बघून घेतो मी
कुका अरे उसमे क्यो
मराठी मराठी